हॅलो म्मी काका घरी. देववररतीच्याशी मला बोलायचंय.
हा बोलते.
हॅलो हा काय काय गबा काय म्हणते. काही नाही बाई.
का पाऊ झाला आमच्याकडे इतकं गळालो की बसू त सऱ्या धारीत लागला बाई आमचं घर त सगळं पडायला आलं एक भिन हा पढाईला अलिबाई भिनता आची हो. कपडे ठेवायला पण जागा नाही बाई चो गळून राहिलं. तो पळून झालो कबसबाई ल या पावसाने या पावसाने ल हैराण करून ल बा आम्हाला हा ना हा प आमची तर भिंतच पडू राहिली बाई मावशी.
थांबणतो थांब हा पाऊस. हम्. काही नाही पाणी आलेय पाणी भर रायल.
काय बर तुमच्याकडे तो रोज नवता म्हण ना.
ना येेत दरोज दररोज नाही येत ना बाई तीन दिवसाला हा. तिनसाला आहे.
हा का हम् म.
चालू आहे अजून पाणी भरत होती. मणवा तू काय करते म्हणल.
काही नाही बाहि ते तिकडं ना मारामार्या झाल्या असो मला समजलं का तिकड चोरी झाली मारामारी झाली. आमच्या एका गावाकडे तिकडं. पुढं वस्तीवर हले मारा मारा झाल्या बाई हा बाई. अह ते लोक आहे ना सिंटेकच्या टाक्यावर चोरून घेऊन चालले. हा दोन टाक्या गेल्या बाई त्या बाईच्या आणि हा हा आणि आता कस सोन महाग झालं ना?
हा.
त्याच्यामुळे मग त्याच्या टाक्या चोरून राहिले बाई रिकाम्या टाक्या घेऊन चालले ते माणसं.
चोऱ्या माऱ्या करताना मग काय करणारे महागाई किती झालेली.
बस नसतो तिथं सकाळी सकाळी.
महागाई महागाई खूप झाली ना.
हा ना खूपच हे झालं बाई वैताग घेऊन गेला नुसता असं वाटतं का आता बाहेर काय वस्तू ठेऊ ने बाई.
नाही ना.
हम्म तेच म्हटलं तुम्हाला बी सांगून ठेवा बाहेर काय वस्तू नका ठेवत जाऊ हा मोठया मोठया टाक्या घेऊन चालले होते पाच पाचशे लिटरच्या.
हा का?
हो
तस आमच्या आमच्या समोरच्या बाईचे बी जाकणं गेले ना.
हा का हम् ऐकत नाहीव लोक चल लोक ऐकत नाही बाहेर ठेवता टाक्या आणि ते रिकामे असत क घेऊन जातात.
ती बाई तिकड घर आहे दार आहे तरी राहत नाही येवढा चांगलं घर घेतलं विकत
ह का बाई चांगल्या पॉश घरामध्ये राहावा ना बाई इथं काय आहे.
इथं इथं नाळ नाहीये काय नाही तिला इथच येती, आमच्याकडनं पाणी घेती. वरतून म्हणते चारच हांडे
बाई ह देव तर देवा लोकांना तर आपल्यालाचेत कारता बाई लोक बी अशी आहे.
मोठे घरी पाणी मागायला गेली ते का काकूणची टाक रिकामी करून टाकली म्हण.
अरे बापरे हो का बाई मग कशाला द्याव त्यांनी.
आता सांगत होती म्हणे.
हा
प्यायला पाणी पाहिजे दिल मग त्यांनी.
हम्
त्यांनी तिने तर सगळी टाकी रिकामी केली म्हणे माझी टाकी रिकामी दिसू राहिली म्हणे एवढं नाही पण थोडंस पेरा दोन पेरा केला असेल रिकामं.
हा का बई ग काय खरं नाही बायकांचं मी एक सांगायला जाव तो लगेच बायक अंगातचत होता डायरेक्ट एवढच घेऊन घेता आम्ही तर देतच ना बाई त्या बाईला तिकड येतच.
म्हणलं म त्यांना मी बोलली म्हणल आशा अशी बोलती म्हणलं किती वेळ तुमच्या समोर पाणी भरलं म्हणलं तिनी माझ्या नळावर.
हा
तिथं जाऊन का माझ्या लहान पोरीला कस म्हणत कि चार हांडे घेतली असं मी बोलली त्यांना मला हा म्हणे अशी बोलली का म्हणे मला.
हा म
बाई म्हणे लईच आघाव आहे म्हणे ती.
हो लय आगाव आहे ती मग म्हणायचं ना का माझं काय वय का पाणी भरायचं हांड्या हांड्यानी अशी म्हणते म्हणायचं ना त्यांनी.
लक्षातच नाही बाई सांगायचं.
तुम्ही म्हणायचं ना ते म्हणत होती बाई ती बाय येते ना भांडे घासणारी त्यांच्याकडे तिकडं
हम!
हो ती त ती लोकाकडनं पाणी घेते आणि भांडायला आणि धुनायला बाई तिच्याकडे मावशी.
हो ना.
हा इथे पैसे वाले येत.
आपल्या आपण प्यायच्या याच्याने देतो पाणी.
अ ते धून भाड्यावाल्याला पाणी देतं म्हणजे आपल्यापेक्षा त्या बायका धुन भाड्या करता.
धून भांड्याला देते ती पाणी.
हा ना पायाता ह बाई कमालाची बाई लोकांची तर ज्याच. करावं बोल तो म्हणत माझंच खरां अशी गर झाली बा इथ.
तिकडून येत डबे करून आणता नि तर खाता.
हा का पाय बाई एवढं सिमेटचं घर सोडून दिलं स्लॅबचं घर सोडून दि तर बसता.
आणि जेव स्लॅब तर सगळं थोडी. पत्र्याचं आहे काय.
हा का काय मा आपण तर काही बघितलं नाही त्यांचं पण म्हणता बाई गल्. गावातले लोक खूप वॉश घरे खूप वॉश घे असं म्हणतात. नाही का हम्म जस असेल तसं रावा.
आपण एकदा गेलो होतो बिसीला त्या मधल्या रोडनी गेलो होतो ना. तिथंच आहे ते घर.
हा का ह बिशी आली नव्ह आता तुमची.
हा ना बाजारखेला पैसे नाही भरायला मला नेमका यावे
हो का हा ते दूध वालायचे बी पैसे द्यायचे. तो मानत होता मावशी दुधाचे पैसे द्या म्हणे आता सात तारीख येऊन गेली म्हणे. सात आठ तारीख म्हणे.
असं म्हणत होता बाई मग काय मी म्हटली पावसाचं बाबा थांब थोड म्हणलं सीझन आमचा स्लॅक आहे नाही का. म्हणून मग हा मग काय करणार. हम्म काय म्हणता अजून.
काही नाही व आता काय भाजी करावं काय नाही स्वयंपाक कराव लागल.
ह्यावेळी लय पाऊस चालू आहे माझी ती इकडली भिंत पडली थोडीशी. कोपरा चांगलाच कोपरा पडला बाई. हा ते आता काय कर. काही नाही बाई इथे सिमेंटने बुजावं मातीने बुजावं ते समजा ना आम्हाला.
सध्या आता सिमेंटणे बुजावं लागल माती जाईल पाण्याने परत
हा ना ते सिमेंट माती त आणावं लागेल त्या बाईकडनं थोडीशी वाळू मागून आणते. आणि सिमेट आणून घेते मी करत तेथे लावून मग काय कराव लईज गळू राहिलाय हो बई.
दोन किलो सिमेट आला आणि त्याच्यात वाळ टाकून ते लाव.
हा ना तेच करावं लागेल काय डोकं चाल ना अस झालेले. काय म्हणता अजून?
अगं बाई ते बाई बजनाला बोलवल तर येशील का?
हा येईल ना कधी जायचंय.
संध्याकाळी हा संध्याकाळी भजना ये.
हा हा किती वाजता?
पाच वाजता आहे त्या नाही चार ला ते वाटत.
हा का हम् जाऊ ना. कुठे हो?
ते तिकड आहे बा बरच लांब आहे मी तुला नेईल पायीजवळ आपण
नाही बाई पायी बियी नाही बाई मावशी माझ पाय लय दुखावू राहिला गुडगा. मंग नाही बाई मंग माला नाही जमर पै. असं कोणाचे गाडी घोडी असं.
बाई गाडी कोडेला ख गाडी घोशला पाण तो गाडी का काय.
नाही नाही कोणाची असेल तर त्यांना मना सोडून द्या की आम्हाला पाय नाही जमत. बाई माझ लई गुडघा दुखतो एक गुड
आग सवय असली का काही होत नाही.
बघ बाई सांगते मी तसं वेळेवर आमचा माणूस आता गेलाय शेताला. तो आला का सांग. ते बे म तुम्हाला काय काय नाही आता ते बाबा येईल चार पाच वाजता आता ड्बा घेऊन. आता मग गाडी येतांबल थोडी गाडी. चालवतय त गाडी हाय मग ते माणसच घेऊन जात नाही ग बाई शेतावर गेले. ते आता आता काय पाच वाजता येतील ते आता थोडे येतं ते पाच सहा वाजता येतील.
आम.
नाही पाणी घसून गेले पावसात ते बघायला गेलेय आता. बघाल ना मी तुम्हाला फोन कराल ना पोर गिल्या शाळेत जायचं आहे आता. तिच शाळेची तयारी.
एकादशी येत मग थोडस भजन बीजन करावं जाव. बायका जातात लोक एवढे लांब लांब. चाल्ले रेनकोट घालून. घलून लोक वळते का लोक.
तिथं असे पाय बी दुखले ना मशीनी म्हणे मावशी.
हो सग मछली तेलाची मॉलिश करून देतात. बायका माणसं सगळे लोकांची मॉलिश करू राहिले पायानी.
हा बाई हो पंढरपूरला लई चांगलंय म्हणे. बघा जाऊ आपण एखादवस वारी लाव पुढ वर्ष बरशी सांग.
हा जायचंय ना पण काय आता बजणार तर चल नंतर वारीला पाहु.
फोन करा ह मला त स कळवा ती पोरगी गेली का माझी शाळेत. मग जाऊ आपण. तिला काही सांगत नाही बाहि ती ना मग शाळेतच जात नाही आहो. पोरी विले वात्रटे हा जातच नाही मग शाळेत.
हा का.
हा तिला म्हंटलं शाळेत जात ती जातच. नाही पाऊस पडला का तिला थंडीत भरून येती. जातच नाही ती शाळेत.
नाही ग म जा म्हणा शाळेत जरा.
नाही ऐकत आह त्या पोरी काय करावं तरी.
होन तर भल होत फन हो ना.
ती एक पोरगी त लय भारी शिकत बाई आमच्या गल्लीमध्ये.
हा का. काय करते.
पर ग चासश वैथपूर्ी य पी एम पि एस यु पि एस पेपर देऊरायली. तिचा आत्ता रिझल्ट लागला ना तर ती तिकडे ऍडमिशन घेऊ राहिली आहे. लांब गावाला हा एमपीएस युपीएस चे पेपर देणार आहे ती. लांब जाऊन, ती म्हणत अ.. म्हणत होती. तीस. तुम्ही पण, तुमचे पण कोणी असल तर सांगा म्हणे मावशी म्हणे,
का का तुझ्या पोरीला काय होतंय करायला.
अहो छोटी आहे ती, अजून लहान आहे ती.
हा किती छोटी ये. मग चालतं तेरावीला.
हो, पण तिला इंग्लिश नाही जमत ना बाई. हा इंग्लिश नाही जमत. त्याला लय अभ्यास करावा लागता, म्हणे लई अभ्यास करावा लागत म्हणे, रात्रोन दिवस म्हणे तेव्हा पास होत म्हणे. कुठं असं म्हणता बाई लोक आपल्याला, काही माहिती नाही बाई पण लै पैसा बी लागतो बाई. पुस्तक लय महाग महाग ये बाई. लय पुस्तक महाग महाग ये. बरं बरं येते येते चालेल चालेल हो.
बर, बर, बर ठीक आहे हं.